तू?
तुम्ही लावा ना मग हा कट झाला की तुम्ही लावा मला लगेच
हो हो बर बरं.
हा. ी म्हणलं तुमचा आला नाही म्हणून मी लावला मग हा कट झाला की तुम्हीला लगेच लावा परत
हो आजी ना ना आजी जेवण करत आहे त्यांनी भात मागित ना मग त्यांना भात वाढायला गेली तर मग कॉलराऊ दिला करायचा हो.
हां. झालं जेवण
हो झालं ना.
हम्म काय केलं मग स्वयंपाक.
काही नाही आ टमाट्याचं वरण पोळ्या बस साधा स्वयंपाक केला.
म म कायता.
हा हर्षू पण नाही घरी हर्षू इव्हेंटले गेला ना म्हणजे ते लग्नात. जास्त ना तीत इव्हेंट
हो हो हो कशाचा हो.
ते नवरदेव नवरी समोर फटाके लावतात कोणाच साक्षगंध असते कोणा लग्न असत एंट्री करतात. नाही नाही तो दुसऱ्याच्या हाताखाली जातो मग चारशे रुपये देते ते हो पण का पुरत नाही ना. ते रोज रोज थोडी यायचे काम कधी पण राहते मग
कधी राहते हो बरोबर.
सीजन नुसार आहे आता लग्न आहे तर हाय पुन्हा आपलं पोडग सदरी कामा आहे म्हणून चाललं ते
बरोबर हो दुसरं पण पाहायला लावायचं ना मग काहीतरी
मशरूमचा करत आहे ना तो
अच्छा हां.
हो दो त्याचा मित्रांत दोघं मिळून करतात. हा बटर मशरूम आणि ते हे ऑस्टर मशरूम
अच्छा हा.
हम्.
म्हणजे मशरूम काय हे करतात का ते उचलू नका हॅलो. हा उचलू नका कारण कि ते उचलला का त्यांचा कट होऊन जातो हा फोन
हो ना हो ना. आले मला मग अशीच सकाळीच पाहिले मी रिफ्रेश करा म्हणे तर रिफ्रेश केला रोज श्री श्री. त होती मी, तर आज आले मला टास्क हो.
व्हॉट्सअपला कि टास्क आले म्हणून तुम्हाला.
हो हो.
हो.
हम्म. आली तर म्हणटलं लाव म्हटलं पहिला कॉल हर्षीच्या मित्रां लावला पण तो ऑनलाईनच नव्हता. तेल म्हटले मी लावते पण नाही ना अजून एक पण नाही झाला पाच कॉल करायचे आज
हा मीच केल ते दोन कॉल मावशींना अमृता मावशीनाच केलते. हा दोनच कॉल ची लिमिट आहे ना पहिल्या हेच्यात
हो का.
हा एका टास्कमध्ये दोनदाच कॉल करू शकतोय. एका व्यक्तीला असं.
हो काय. नाही अह. पाच करायचे असतेत ना दिवसभरात पाच करायचे आहे ना.
हो. दिवसभरात पाच, पण एका माणसाला एकदाच- दोनदाच करू शकतो असं.
नाही. तीनदा करू शकतो म्हणे बा.
हो, चार वेळा करतो-करू शकतो. पण एका टास्कमध्ये एक वेळा तीस कॉलमध्ये चार वेळा करू शकतो.
हो का हा हा हहम् ह.
काय म्हणता बाकी, तुम्ही चालल्या वाटत ना परभणीला.
हो जाणार आहे ना. एक तारखेला आहे वर्षी.
हो माहितीय ना. सांगितलं होत आई नी. आत तेच ना हाहम.
आता एकोणतीस ला जावं लागेल.
हां.
आणि एक तारखेचा कार्यक्रम नाही. एकोणतीसला नाही. एकतीस ला जावं लागेल. एक तारखेचा कार्यक्रम आहे इतक्या लवकर जाऊन काही अ. म्हणजे माझं इकडे काम आहे ना त्याच्यामुळे आजीला सोडून जाता नाहीे येत ना.
बर.
तेवढ्या लवकर नाही जाता येत मला, नाही तेव्हा एकोणतीस तारीख म्हणत होते. पण इतक्या लवकर नाही जात. दोन दिवस म्हणालती. चार पाच दिवस मग आजीकडे लक्ष देणं नाही होणार नाही.
कोण येणार आहे मग?
अ. मी, वहिनी, नीता नीता ताई येतस म्हणा. काय माहित मला वाहिनी राजेश्वरी ला घेतायत वाटते.
सगळं आस.
कुठ?
आजींकडे कोण येणार. लक्ष दयायला आजींना.
आजी मग हर्षु आहे ना घरी. हर्षु बाहेर जाणं येन करते. पण घरीच असते. ते मग गोळ्या औषध देऊ शकते. जेवण देऊन जाऊ शकते तो. तेनच ते करतात सू वगैरे करायला जात. तर त्यांना जेवण दिलं ते जेवण बी करतात. तस काही नाही घरात. कसं आहे. आपल्या आपल्याला घरी असलं की त्यांना बरोबर माहितेय ते कुठ कुठ कुठं जायचं ते.
हो बरोबर आहे. हम् हम्. मी का.. प दाल पालक.
हो का.
हम्म हम्म.
मि कालच केली होती डाळ पालक.
ह
आज मला भरले वांगी करायची होती. पण ते हरषू नाही घरी म्हणून काय दोघी पूर्त काय कराव मग,
नाही समजत नाही दोघीं पुरतं मग काही करूनही वाटत जास्त. हम्म तेच ना. हम्म जेवण नाही आता जेवण करूत.
ह अ
हा हू आता तुम्ही दोघीच जणी या ना
च अ नाही हे येतील ना
अभिजित येते का दुपारी जेवण कराय?
हो दुपारी येतात जेवायला, मग परत जातात तीन साडेतीन ला
हो का?
ह तेच ना उ काय म्हणता बाकी? मस्त, तुम्ही ते टोमॅटोचे पापडं कसे केले होते?
कशाचे?
टोमॅटोचे पापडं केले होते, आम्ही आलो होतो तेव्हा
हा हा.
हा, हा उचलू नका.
हा टोमॅटोचे खस्ते केले होते.
हा नाही ते पापडं होते वाटत, तुम्ही तळले होते ना आम्ही आलतो तेव्हा
हॊ हॊ हॊ ते कसं नुसतं टमाटे बारीक करायचे. आणि ते त्याच्यात जेवढी कनिक बसते तेवढीच बसवायची. नई जीर, चटणी, मीठ, ओवा असं टाकायचं त्याच्यात अन ते क तळायचे मंग पुऱ्यासारखे हा छान लागतात ते
हो
लेकर त आवडीनं खात हा नाही नाही वाळवाय चे नाई वाळवायचे तसेच तळायचे ते
अच्छा! पण ते पापडा सारखेच लागले होते.
हा ते न कडक तळायचे ना जरासे
अच्छा! हा हा हा हा तेव्हा महिमाताईचं लग्न नव्हतं झालेल वाटतं.
हो हो तू खूप आधी आली ना, तेव्हापासून आलीच नाही ना अ महालक्ष्मीला आली तेव्हा घरी नाही आली ना
आले होते ना हर्षुदादांचा बड्डे केला होता आपण आले होते ना हम्म तेव्हा पण आलते दोन दिव म्हणजे दरवेळेस आले की युन करत होतो ना निरोप
ह ह
हो.
आली होती मंग, उभे उभेच आले होती मग
उभ्या उभ्याचं आले होते हो
हा.
बसला नवतो, काय म्हणता बाकी?
बाकी काय तू सांग, तुझी तब्येत कशी आहे? आईचा फोन वगैरे येते.
हो आईचा येत असतो, कधी कधी अ मी करत असते तिला कसं ते शाळेमुळ टाईम नाही भे टत ना
हो हो आता शाळा चालू झाल्यात ना, कोणत्या कोणत्या वर्गाला शिक? कवते मंग आई
आठवी, नव्वी, दहावी हो आठवी, नव्वी, दहावी शिकवते. त्यांचा पण ग्रँट आला नाही ना अजून शाळेला
हो का, प्रायव्हेटचं आहे का सध्या?
अ नाही ग्रँट आहे, पण सिक्स्टी पर्सेंट आहे फक्त.
हो का?
हा म बाकीचा नाही, आला अजून
हा ना ते मग ग्रँड आले की पगार पण वाढतात.
हो मग आता साठ टक्के आह, आता मग हळूहळू हळूहळू वाढतोय तो.
हो ना मी पण होती, शाळेवर पण हर्षू मुड सोडाव लागली, हर्षू लहान होता ना.
हा आई पण होता ना.
हा
आई पण बाल वाड़ी इथे शिकवायला, जायचं ना बालवाडीला का कसल तरी. त्यांनी पण सोडली वाट.
हा तीनी पण सोडली हे लेकरं लहान होते, आमच्या लेकराकडे. लक्ष देणारं, कोण नव्हतं ना. त्याच्यामुळे हर्ष पण म वेळेवर तयारी, नव्हता कर शाळेत. नव्हता जात बरोबर हा. आणि मग आपल्याला तर लहान लेकरराने, दफ्तर भरून द्यावं लागते. मग काही नेत होता, काही नव्हता नेत मग त्याच्यामुळे सोडून द्याव लागलीलं, जा आपल्या लेकर आपल्या. घडवा लागते काय दुसरे, चे लेकर घडून घरवा.
आपले पण घडवायचे, दुसऱ्याचे पण घडवायचे.
हो पण तेच ना. पण आपल्या लेकरा्याकडे दुर्लक्ष होते मग घरात, पाहिजे असं
हा हा हा
कातीव जेवण करत आहे.
आप का अ हो खाल्लं का बाकी, ती बरोबर जेवली हो. अ जेवायचाच प्रॉब्लेम होतो, कधी भात मागते कधी पोळीच मागते. जेव्हा भात केलेला असतो ना तिचा. तेव्हा भात माग त्यांनी जेव्हा पोळी ग केलेली असते तेव्हा पोळी मागची.
हो ते तर आहेच मग तिच्यासोबत. आप स्वयंपाक हुन जाते, म्ह पण ते भात. तुम्ही रोज टाकत नाही का मग.
नाही भात टाकत असतो रोज आम्ही तिच्यासाठी तर टाकाच लागतो. पण पोळी मग तिची वेगळी असते, आमची वेगळी असते ना पोळी
हो का?
हा म्हणजे, आमची आम्ही म्हणजे आम्हाला, जो आटा भेटतो ना त्याची पोळी, करतो पण ती. गव्हाची पोळी करावी, लागते ना हम्म
हम्म वेगळी, असते ना आहे. ना
अ तो म्हणजे, आपल्याला माहिती नाही ना हा.
वाया जातशील, मग नाही खाल्लं की.
नाही वाया नाही, जात आम्ही खाऊन टाकतो ते.
ह ह ह
हम्म मग काय, तर काय ठेवत उगंच. हम्
तरी ब तरी एखादी, पोळी तर खात अशीन.
हम्म तेच आता, मम्मींनाच माहितीय.
ह
हा कारण की त्याच खऊ घालतात ना कधी आर्धी खाते कधी, हम्म. भात असला तर अर्धीच खाते, असं अस आहे तीच.
काल अ वाढदिवसाला गेलती तर बाजूला वाढदिवस होता त्या मुलाचा. एक वर्षाचा झाला तो पण छान जेवण करते बर.
हा.
तिची आई त्याला खूप मस्त जेवण करून देते, पूर्ण ताटात कि नाही आपण जसं वाढून घेतो ना तस ताट त्याला जेवायला दे ते, असं छोटस भोजन ताटये हो, वरण, भात भाजी, पोळी, पण त्यांची भाजी वेगळीच अस ते, भाज्यामध्ये सगळंच बरं दोडके. कदू, हे पण सुद्धा, हो. फिक्की भाजी नुसती खुललेली मिरची टाकते लालवाली बस. जिरं टाकत्यात अन लसण, त्याची भाजी असते फोडणी टाक हळद.
अच्छा!
बस अशी भाजी करतात.
हम्म हम मस्त मगं तर.
हो, त्याच्यासाठी स्पेशल भाजी असते.
हा, तसच शिकवावं लागतं ना लेकरांना.
हो, ते मग जो तेबी व्यवस्थित अशी छोटी एक पोळी टाकून देते तेलाची, पहिले मा म्हणजे मी जात होती तर मी करत होती पोळी त्याच्यासाठी. आता मी तिथलं काम सोडलं, पण, पद्धत सांग ताई तिथची मस्त असं जेवण देतात लेकरायले.
हम्म एकटाच.
हो.
हम्म.
बाकी काय म्हणते, अभिजितची तब्येत चांगली आहे.
हो मस्त.
हो ना अभिजीतशी तर, वेळच नाही आहे बोलायला. आता किती दिवस झाले फोन नाही केले काही नाही.
अहो ते घरी पण येत नाहीत लवकर. हा घरी अर्धा तास येतात जेवायला.
ह हा.
हम्म परत जातात आणि मग डायरेक्ट बारा एक वाजता जेवायला येतात डायरेक्ट घरी माहितीे हाय का.